आता ये हो येतोय काय आवरला का
हो हो आवरलं झालंच
हम्म हम्म झालं माझ पण बसले हो ते म्हटलं चला फोन करू
बाकी काय अजून
काय नाही हो हा झालं जेवण पण झालं एक मैत्रिण होती तिचा फोन आला होता ती म्हणा तिच काय आता ती थोडी फ्रस्टेट झाली होती ते एज्युकेशन झालेलं आहे आणि घरी ये तरी पण मग काय जॉब नव्हत मिळत आणि फॅमिली पण प्रॉब्लेम अस काही घरची करू देता नाही करू देत मग ती थोडी फ्रस्टेट झाली होती माझ फोन केला होता तिने मग तिच्याशी बोलत होते
ह हा म्हणजे मग ते शिक्षण झाले मग तिला जॉब देत नाही अस काय का
आता हो का केलंय तिच चांगली मास्टर डिग्री झालीय पण मग काय आता घरचे लग्न झाल्यानंतर काय वेगळेच वागतात काय काही मग तिच इच्छा आहे जॉब करायची आणि घरची करू देत नाही अस मग तिला फार टेन्शन आलं होत की मग नवऱ्याकडे हात पसरायचे पैसे मागायचे आणि मग आपण शिकण शिकलेला असून काही फायदा नाही असं हे चाललं होत बोलणं
हो बरोबर आहे ना एवढं शिक घरा काय करणार जॉब केलाच पाहिजेग शषणा काय काय होणार
तेच ना पण आवो काही काही लोक असतात ऑर्थोडॉक्स त्यांना म्हणजे जुन्या विचारांचे असत त्यांना घरातलं काम मुलींनी केलं पाहिजे याला महत्त्व असतं जास्त
हो अजून पण आपल्या समाजात तेवढं आहे बर का अजून आपला समाज एवढा पुढे गेला घ का व
हम्म म्हणजे तिची ती पण तयारी आहे ती म्हणते की मी हे पण करते घरातलं सगळं करून जाते सकाळी आणि मला जाऊ द्या म्हणजे माझं पण म्हणजे डोकं पण चालतं आणि काय र घरातल्या घरात मग ते मुलं वगैरे नसल्यावर हे होऊन जातं ना मुली हे कंटाळून जात
नाही एक किमान हाफ डे वगैरे तरी करून द्यायला पाहिजे ना ठी घर सांभाळल सगळं घरात करून जाईल तुम्हाला जे पाहिजे ते देईल ह व तमून दय म्हण श्षणाचा पण उपयोग होईल
काय तिच्या नवऱ्याचा पण थोडा स्वभाव वेगळा त्याच पण काय व असं काही असतात ना माणसं कि बायकांवर विश्वास नसतो त्यांचा वेगळ्याच वृत्तीचे असतात ना
कायकच असतं आणि कायकना असं असतं तू जरी शिकली असली तरी आम्हाला घरात सगळं व्यवस्थित द्यायचं जॉब वगैरे काही करायचं नाही
आणि तिच नावर तसच आहे म्हणजे त्याला सगळ्या जागेवर पाहिजे आणि त्याला म्हणजे त्याच्या आईने अस हेच ने सवयच न लावलीय कि तुझी काम तू कर अस त्याला सगळं जागेवर पाहिजे मग तो तिला असं त्रास होतो नाही का कधी प्रत्येकाचं माहेरी वातावरण वेगळं असतं परत सासरी वेगळं म मुली काय काय वेळेस टेन्शन घेतात
पण ह्याच्यामध्ये मला वाटते मुलींचंच मरण आहे हो ना बघ ना लग्न करायचं माहेरी जायचं तिथलं सगळं सांभाळायचं आई वडलांकडे एवढ्या लाडाने वगैरे वाढलेले असत नाही का सगळं त्यांना जागेवर मिळत आणि मग सासरी जाऊन सगळं
म्हणजे मी तर म्हणते मुलींची अ लाईफ आहे ती लग्नानंतर पूर्णपणे बदलून जाते. आई बापाच्या घरी चांगली असते आणि काही वेळेस लग्न करून चांगलं भेटलं सगळं तर चां नाही तर मग पूर्ण वाटुळ होऊन जात.
काही काय ना शिकलेले पण आहेत बरं का डॉक्टर इंजिनियर वगैरे असे पण मुलं आहेत पण त्यांचे पण विचार आहेत ना असे खूप लो लेवलचे आहेत, असे की काम नाही करायचे घरात बसायचं संशय घ्यायचा किंवा घरातलीच कामं करायची आणि कसं होतं आ आता मुलं मुलीपेक्षा मुली जास्त पेमेंट कमवतात मुलांपेक्षा मध्ये त्यांना सहन होत नाही आपल्या त्यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवतीये मग ते जरा ते त्यांना खटक
हो हम्म त्यांच आहे ना इगो हार्ट होन जात त्यांना असं वाटतं कीने आपल्यासाठीच जगलं पाहिजे आणि आपलंच सगळं केलं पाहिजे. मग तिचं तिची काहीच जिंदगी नाही का मग? तिला पण तर आहे ना आता मुलगा गेला बाहेर कामाला जातो म्हणून तो घरातलं काही कालावत का तेच मुलगी- कामाला गेली तर तिला घरातलं पण करायचं बाहेर जायचं ते करायचं परत संध्याकाळी आल्यावर संध्याकाळचं करायचं
पण एक शंभर आहे मला वाटतं पन्नास टक्के वगैरे असे लोक आहेत की जे सम घेतात बरं सुनेला म्हणजे सासू, सासरे, नवरा पण समून घेतो ठीके तू पण जॉब करते ना आम्ही पण मदत करतो आपण सगळे मिळून काम करू सगळे मिळून जॉबला जाऊन सगळे मिळून आनंदाने राहू सगळे आपण नाही का कुठल्या गोष्टीवरून वाद घालायला नको. तू पण तुझ्या शिक शिक्षणा उपयोग कर तू पण पुढे शिकत राहा असं म्हणजे म्हणणारे आहेत काही काही फक्त अजून थोडासा समाज बदलायला पाहिजे.
हो हो नाही आणि उलट मी तर म्हणते ज्या बायकांना मुलीने फक्त मुलं आहेत ना त्या जास्त सुनची गा काळजी घेता मला अस वाट जस मी बघितलंय ते सुनांना जास्त सपोर्ट करतात पण ज्यांना आहे ना मुली वगैरे जास्त त्या काही प्रमाणात सुनांना विरोध करतात थोडा तिरस्कार करतात सुनेचा. असं त्यांना जास्त इन्फ्लुएन्स असतं त्यांच्या मुलींशी नाही का असं माझं तरी ऑब्झर्वेशन आहे
ते आहे तसं.
हम्म. आणि काही काही घरांमध्ये आता असं सांगितलं जातं मुलींना त्यांच्या घरी सोन आल्यावर कि तू आमच्या घरात आता इंटरफेअर नाही करायच आता म्हणजे आमच इथे काही झालं सुन्याचं सासूच तरी तू मध्ये पडायचं नाही असं पण काही आया चांगलं शिकवतात मुलींना.
आम्ही आमचा बघून घेऊ आमच्या घरातले भांडणं तू कधीच मध्ये पडू नको असं ते शिकवलं पाहिजे असं मला वाटत प्रत्येक आईनी आपल्या मुलीला म्हणजे तिचं पण नात चांगलं राहतं. वयनी सोबत आणि तिला पण पुढे जाऊन भाऊ, बहिणीच असतात ए भाऊ आणि वहिणीच असते ना.
आणि एक मला असं वाटत एक म्हणजे नाही मल्ले महिलाच महिलेची श त्रु ए काय कधी कधी असं वाटत ना महिला महिलांना समजून घेत नाहीये.
आणि काही सासवांना असं असतं ना हो की त्यांना त्यांचं आता कसं असतं म्हताररपण मग त्यांना त्यांचा स्पेस हवा असतो. फिरणं त्यांच त्यांच्या वयाच्या बायांमध्ये बसणं गप्पा मारणं मग माझ त्याच त्यांच त्यांना त्याच्यात पण इंटरेस्ट असतो म ते आपण नाहीही सुना ना काही वेळ सपोर्ट करत नाही. कारण त्यांना त्यांचा टाईम मग ते हे नाही करतायेत. ना मग सुनची मुलं सांभाळा घरातले राहिले लेले काम करा. तेव्हा पण त्यांचा विरोध असतो.
वाटत सुन आली म्हणजे आपल्याला काम नको आता. सगळं जागेवर हव इथे
खूप वेळेस मी खूप ठिकाणी बघितले त्यांना असं बिलकुल समजून घेत नाही मग त्याच्यामुळे पण ना हे डिवोर्सच वगैरे प्रमाण वाढून जातं कारण मुली कशा आहे आजकालच्या मॅच्युअर होतात. जेव्हा लग्न अस हो तेव्हा ऑलरेडी मॅच्युअर झालेले असाता. आणि त्या एवढ्या वयात घरच्यांना सोडता परत इकडे यायलाना ट म्हणजे ॲ अड्जस्ट व्हायला त्रासच होतो.
पूर्ण बघा ना पूर्ण री रती रिवाजच वेगळे असतात ना त्या घरातले मध्ये थोड ऍडजस्ट करायला वेळ जाणारच ना
आणि हम् आणि पहिले कस लवकर लग्न व्हायच त्याच्यामुळे समज पण कमी होती मुलींना त्यामुळे त्या सण पण करायचे. आणि होऊन जायचं म्हणजे अ म्हणजे संसार पुढे निघून जायचा. पण आजकाल मुली पण मॅच्युर होता शिकता पण त्यांना काही सांगायची गरजच पडत नाही कोणाला. ते त्यांची बुद्धी तेवढी त्यांची असते. मग त्या नाही सहन करत काही चुकीच्या गोष्टी.
हो चुकीच्या गोष्टी सहन करतच नाहीत आता आधी करत होत्या म्हणजे आधी महि तला जेव्हा अशिक्षित होत्या तेव्हा करत होत्या.
हम्म अशिक्षित पण नाही काहीतरी शिकलेल्या होत्या ना त्या पण आईवडिलांसाठी किंवा काही असं समाजाचा विचार करून नव्हत्या जास्त ऍक्शन घेत पण आजकालच्या मुली ज्या आहेत आत्ताच्या एकदम एकवीस बावीस पंचवीस वर्षाचे हा अजिबात सहन नाही करत. त्यांना पटकन आता नाही की नाही मग ठीक आहे जाऊ दे कॉम्प्रोमाइज ते अजिबात ना आजकाल
काही काय करतात काही काही नाही करत असंय काहीतरी.
हम्म पण जास्त प्रमाण तर मी बघते ना की मुलींना जे हवं म्हणजे आपल्या मनासारखं मनासारखं पाहिजे मनासारखं झालं पाहिजे अशीच मेंटलिटी
आणि काय काय मुली पण म्हणजे ह ी आहेत बरं का म्हणजे आहेत काय काय सासू सासऱ्यां म्हणजे आपण सासू सासऱ्यांना दोष देऊन उपयोग नाहीये काही काय मुली पण आहेत अशा कि त्यांना त्यांच्या शिक्षणाचा हा शिक्षण प वप असतो वगैरे अस कमी लेतात काय काय आहे
म्हणजे त्या माहेरी चांगलं आहे आणि मग सासरी थोडं कमी जास्त ना त्या मुलींमध्ये हा प्रॉब्लेम येतो कि मवा ते असं कमी बघतात किंवा जे पाहिजे ते इकडून ने का म लगेच महेरून त्यांच करण इच्छा पूर्ण किंवा काही त वस्तू घ्याचीरी घेत अस
हो ज्या ज्या म्हणजे त्यां्यांना त्यांना अशी खूप महागाची वगैरे वस्तू लागते
हम्म हम्म हो हो आणि तीन आवरणीने घेऊन दिली क मग आईवडलांना त्या मागणाऱ्या आणि त्यांच्याकडून घेण्यात असं तर खूप चालू आहे आजकाल हम्म त्याच्यामुळे कधी कधी आपल्या मुलांचं टेन्शन येऊन जातं की यांना आता कसं पुढे फेस करावं लागेल हम्म
गावामध्ये वगैरे असं चालू आहे
हो आणि गावात आहे ना अ इतर गोष्टी म्हणजे मुलं आई वडील कसं करतात मुलींना जास्त दाबून ठेवतात कि नाही बाहेर जायचं नाही कुठं जायचं नाही जशी बोलायचं नाही त्याच्याशी बोलायचं त्याच्यामुळे पण ना गावातल्या मुलींचं वातावरण आज काल बदलत चाल नाही
ते त्यांच्या मला असं वाटते म्हणजे थोडं इज्जतीसाठी वगरे पण अस म्हणत असतील ना की लोक ना आव ठेवतील वगैरे म्हणून पण म्हणत असतील
ठीक आहे काही नाही तुम्ही करा मग
हो हो चालेल चालेल करते बाय